हॅलो हा काय करायल्यास?
काय नाय बघा बसलय तुम्ही
आता आवरलं बग बसलोय.
हा ह जेवलासा का? न्ह्याय अजून जेवायचय बाकी म सगळं काय आवरलंय
आ हां
हम्म शिव बाहेर गेलाय.
बाहेर गेलाय व्हय हा हा आता ह्या दिवसात पोरानां तेच मिळाला लय ग जास्त
श शाळेला म्हणजे अंगणवाडीला अजून सुट्टी नाहीये. बाई आलेल्या बोलवायला शाळेत म त्यांना सांगितलं बाहेर गेलाय म्हणून मग ते अ दीर आल्यात सुट्टीला त्यांची मुलं तेन सगळी मंग ते गेलेले जांभळ काडायला.
हाय तिथं जवळ जंगल
अ जंगल नाही जांभळीचं एक झाडाय. नदीच्या काट्याला इथे एक झाडाय
हा हा
इकड जात्यात जंगल म्हणजे आमच्या गावापासून लयी लांबाय अ तरी अडीच तीन किलोमीटरच्यां अंत तरावर एक डोंगर आमच्या इथ
हा हा
करवंद जांभळ म्हणजे आपल्या गावात जसं तिकडच्या भागात मिळतय एवढं मिळत नाइ हा पण एक तोंडाची चव घालवण न्या पुरतं आस मिनिमम मळ
तर काय तेवढं तरी पाहिजे ग पोरांना
होय मग परवा मिस्टर हा
पोराना कस झाडाचं काढून आता विकत काय माप मिळतय सगळच मिळतय विकत सोड तरच त्यांना झाड पण माहिती पाहिजे. की बाई कोणत्या झाडाला लागतय ते तरी आणि कसं लागत? ते आह हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाजच येन यायचा बंद झालेला बघ?
ते रेंज कट झाले
हा मग तेच म्हटलं रेंज प्रॉब्लेम काहीतरी असणारच हाह
हा हा तेच आमची पण आल्यात सुट्टीला ती फक्त निसत अशा कामाव आलित कि कडला जंगल हाय नी सगळं करवांध जाम - मूळ, आंबं काय ठेवाय नाही सगळं खायला चालू केलय खर कस होतंय? शहरात हऊन काही मिळत नाहीळ म्हणजे मिळतय सगळं, खर मिळतय सगळं विकत मिळतय सगळं, पण कुठल्या झाडाला- काय लागतय हे तरी माहिती पाहिजे.
होय. आणि ते समजत नाही म्हणजे ते झाड कसलं असत- ते फळाच.
होय- आणि कस काढून खायाचं झाडास्नी करवन्द लागलेली असतात बरोबर, आहे आन गोड लागतात. हाताला काट किती लागतात? सगळ चिक होय- ते सगळं कळाय पाहिजे. आम्ही लय अनुभव घेतलाय, आम्ही पहिले, आम्ही पण शहरात राहून काय आलो की, आजीच्या गावाला मामाकड गेलं- की सगळ जंगल फिरून याय- हात सगळ घाण मम्मी तर कपडे घेताना नवीन ड्रेसच घालायला यायची नाही इकड. काजूच सगळं खाल्लेलं चिकट डागच जायचं नाही आंब्याचं आणि त्याच तर. आमच्या पण पोरांना - तसं सवय हा सगळं खायला पाहिजे. कारण सवय लागलीया ती गावाकड आल्यावर. खायचे.
आणि तीच सवय चांगलीए. रानमेवा म्हणजे? होय -ज्या सीझनमध्ये जो- रानमेवा मिळतोय ना?
होय सगळंच खाया पाहिजे आणि बिना औषधाची फळं.
बिना औषधाची फळ, होय आमच्या पण परड्यात आत्ता आ हो चिक्कु आंबअस ला- लागलय. पण ते- आंबा थोडेफार असं आम्ही पिकत ठेवलय, पण ते चिक्कु कनी पूर्ण अस पक्षीच येऊन खायाय लागल्यात
गोड असतील ग.
गोड हाइत. होय, आत्ता तेच मी बघितलं- तर दोन चिक्कु पूर्ण पक्ष्यांनी, पिकल्यात ते. पिकल्याशिवाय आम्ही काय काढत- नाइ? आणि ते दोन्ही पण हे केल्यात अ- खाल्ल्यात पक्ष्यांनी. खाल्ल्यात.
कसय? जे आप आपल्याला काही कळत नाही कुठलं खायला गोड असतय? कुठलं नाही ते- ते त्यांना माहिती असतय कुठला पदार्थ गोडाय? ते बरोबर खात्यात ते. औषधी कुठला हाय सगळं प्राण्यानां सग गळ्या वनस्पती बकरी पण बघायचं वनस्पती जी औषधी ती खात त्या श्रावण महीन्यात तरी व जेवढ ती नवीन आलेल्या असत्या, ती बरोबर पालवी कुठली खायची आणि कुठली नाही त्यांना माहिती असतय चांगलं.
छ होय सगळं माहित ती आसतय आमच्यात तर म्हणजे परड्यात पपईची झाडं होती ती पडलीत सोडा. ज्या वेळेला हुतीत कनी त्यावेेळेला एवढं पक्षी आणि इतक्या चिमण्या म्हणजे चिमण्या हर तरच्या चिमण्या आमच्या परड्यात होती. दिसत होती. ते वेगवेगळे जवळजवळ मला वाटते. सात आठ प्रकारच्या चिमण्या होत्या पण जसं आता ती पपईची झाडं पडल्यात. कणी, तश्या पूर्ण चिमण्याच नाहीश्या म्हणजे त्या साध्या आपल्या नॉर्मलच त्यात माहीत्याय दररोजच्या त्या दिसत्यात माहित्याय त्या फक्त चिमण्या पण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सत्त आठ प्रकारच्या ज्या चिमण्या होत
हा.
अजिबात पूर्ण म्हणजे अशा हेच झाल्यात. म्हणजे नाहीत. त्याच त्या पप्पईची झाडं हे केल्या पासून
ते कसं असतंय त्यांना माहिती असतंय काय औषधी आहे काय नाही त्यामुळे ते पक्षी खात्यात.
होय कावळा पण ते म्हणजे पपई खायला यायचत. पिकलीत कणी प पई अ सगळं पक्षी येऊन असं हे करायचं. होय झाड आम्ही लावल्यात भर पूर अजून पण ह्या वर्षी मिस्टरांचं मत होतं लावायचं पण या वर्षी आम्हाला काय जमलंच नाही लावायला होय. आ
जाय, मी पण तेच म्हणतोय जरा व का मग का होईना थोडीफार झाडं पाहिजेत. त्याशिवाय आणि पक्ष्यांचा किज चिवचीवाट सक् काळी उठल्याबरोबर ऐकाय मिळाला की लय भारी वाटतंय.
आहो सकाळच त्यावेेळेला लै भारी वाटायचं. म्हणजे अजून पण वाट ते सोडा पण इतक्या असं म्हणजे हार तरच आवाज असं कानावर आल्यासारखं वाटायचं.
किती प्रसन्न वाटतय, कंटाळा सगळा गेल्या गतीन वाटतय.
पूर्ण कंटाळा जातोय.
माझ्या मैत्रिणी आलेल्या की दोघी जणी म म्हणजे फिरायला बाहेर जायचं म्हणून त्या झोपलेल्या इथ. मग कसं गावाकड आमी स सकाळी उठल्यानंतर सहा वाजता, साडेपाच, पाच साडेपाचच्या दरम्यान कसं देवळात अभंग वगैरे लाव
लावत्यात होय चालू असतंय ते.
चिमण्या पक्षी असं वरडतेलं. दोन दिवस अशा झोपलेल्या दोन दिवस आता गेल्यावर सारख्या म्हणतात मला सकाळी उठल्या असं म्हणजे हित आल्यावर मरगळे पणा असतोय अंगात हिथं. म्हणजे उठल्यावरती तसा म्हण त्यात तुझ्या इकडं आल्यानंतर पूर्ण गेला. एवढं फ्रेश वाटत होत सकाळी उठल्यावर म्हन त्यात ते तुमच्या देवळातला अभंग सकाळपारी ते पक्षी चिव चिव चिव करतेल एवढं भारी वाटायचं म्हणतिया सकाळपरी. दंगा मस्त अस हेचा म्हणजे असला दुसला दुसरा काही गोंगाटच नाही नी. फक्त पक्ष्यांचा आवाज आणि ते शेतन, देवळातलं ते अभंग एवढं प्रसन्न वाटायचं म त्यात उठ उटल्यावरती असं फ्रेश एकदम वाटायचं.
होय आमच्या इकड पण मण जास्त काही जास्त खेडवळ नाही सोडा गाव पण आमच्या परड्यात आम्ही असं झाड ते न असं हे केले की नाही त्यामुळ पक्षी म्हणा इथलं वातावरण म्हणजे आम्ही स सकाळचं उठल्यानंतर जे दात घासतोय ना ते आम्ही आत घा घासतच नाही घरात पुर्ण च पल घालून पूर्ण म्हणजे दात घासत पूर्ण सगळ्या आमच्या परड्याचा एरिया बघत सगळा कोपऱ ते मिस्टरांना मला इतकी सवय झाली या.
हा.
ते ब्रश करत करत करत कोणत्या झाडाच काय झालंय कोणत्या झाडाला अ कीड लागली आहे का काय असं हे आमचं चालूच असतंय दोघांचे. ते दाखवायचं एकामेकाला लगेच. औषध फवारणी हे असं आमचं चालूच असतय. कारण शेतात जसं आपल्या म्हणजे मातीत जसं हे असतय अ जीवनसत्व तेन असं म्हणा तसं ह्या परडयात नाही आहेत. त्यामुळं कनी जरा जरी कीड अशी तेन जरा पडली कनी फवारणी कराय लागतीय.
होय आता माझं पण तसच झाल्यात गुलाबाची झाडं ह लावलेली आहेत की दारात सगळी त्याला पण आता किड पडल्या का? काय माहिती असं बारीक म्हणजे अ गुलाब लवकर खराब व्हायल्यात. गुलाब पण कवा थंडीत चा दिवसात गुलाब उमलत्यात दार असं पूर्ण वेग वेगळ्या कलरच्या गुलाबानी भरलेलं असते.
होय, तुमच्या पण परड्यात भारी वे ह्याच्यात दारात भारी वाटते ते मस्त केलंय सा. त्याला कशी खोलवर मात किती लागतीया ओ तरचं ते गुलाबाचं झाड व्यवस्थित ज
ने हे आमचं पण कस परशी नाही घात तलेले, त्या जाग्याला पहिला खाली बुरम टाकलेला आहे. तो पण सात-आठ, सात-आठ फुट तय, उंच झाल्यात की झाडय आणि गुलाबं फक्त कसं ते आत ता दिवस सीझन गेलाय नाही त्या गुलाबांचा, पहिलं कसं गुलाबाचा दिवाळी नंतर ना गुलाबाचा सीझन चालू होतय की. एका-एका झाडाला झाडं वागत्यात त्या गुलाबाने एवढं, गुलाबं लागत्यात आणि आता ते कसं किड पडल्या ग तीन मिळालेल्या, कटींग करून टाकायचं, म्हणजे मिरग्याला पालवी चांगली फुटत्या ना त्याला.
चांगली इथे होय, मी पण आता ते दारात आमच्या पण जाई तेन असं लावलेलं सगळं त्यात सगळं कट टिंग करून सगळ्यांना पाणी घातलं व्यवस्थित. म्हंटलं म्हणजे मात आता पाऊस चालू झाला की त्याला व्यवस्थित
फूट चांगली येत्या होय, मग मी पण आता तेजं आणि त्याला हळद वगैरे लावली का नाही, मग व्यवस्थित पालं पालवी फुटते त्याला मस्त वाटत्यात. पालवी फुटली की ते लाल लाल पुढं वरती तूरा आलेलं तर एक नंबर वाटतात. बघायला फुल्ल असूद्यात, नसुद्यात. हा हळद घालवायची पाण्यात आणि हा गुलाबाची असुद्यात किंवा म्हणजे फुलांच्या कुठल्यापण झाडाला पालवी यायसाठी असं वाळत आल्यागत तेन झाल्यागत हुतंय का नाही त्यांना हळद पाण्यात कालवायची. आज म्हणजे घटसर अशी कालवायची आणि जिथं कट कटिंग मारलंयस की नाही? त्याला त्या जाग्यासनी लावायची. पूर्ण असं म्हणजे असं कव्हर कसं आपण बारीक करतोय तसं. आ, तेव्हा डोक्यावर घालतेल्या? खाली असंल की. होय तिथे एक हाय ती घे, ती हाय. ना ते मग, तेत तेनं पालवी लय भारी फुटत्या.
हा बर झाले मग करतो मीपण.
हा. चालतंय. काय नव्हं ते. लय भारी वाटतंय, खरं आता माझी कटिंग करायची हाईत.
हा हा मीपण कटिंग केल्यात थोडंफार त्या आम च्या दारात कसं कोबा हाय खाली. हॅलो आमच्या दारात कसं खाली खाली कोबा आहे आणि त्या कोब्यावर हॅलो
हा बोल की.
आमच्या दारात ओ म्हंटलं, खाली हा येतोय. आमच्या दारात म्हंटलं असं कोबा हाय आणि कोब्यावर आम्ही एक अडीच, तीन फुटाच्या अंतरावर का नाय माती टाकल्या. आणि असा कट्- ट्टा बांधून घेतल्यासारखं एक केले आणि तेच्यात आम्ही रोपं लावतोय, म ते खाली कसं हा अडीच, तीन फुटाच्या खाली जायला त्यांना सोडायला जागाच नाही ना, त्यामुळे ते गुलाबा ची झाड तेन अस मला ज, जगतच नाही. मग ती काहीतरी हा. म मोट्या ही, शशी पानांची किंवा असं काहीतरी शोची. मासच लावतोय झाड झाडात, म्हणजे असं पारिजातीचं झाडच फक्त असं चांगलं झालंय बघा आमच्या म्हणजे दारात बाग. कि कोणतच झाडा असं व्यवस्थित,
हा मग माझ तस, नाही मी काय केलय दोनी साईड, नो ग.. अ रिकाम सोडले बुरम घातलेला आहे खाल्ली. आणि एक टॉलीबर माती. पूर्ण टॉलीबर मात घातलोय एक टॉली फुल तिथं माती सोडलोय त्यामुळं खाली रा भरपूर भरपुर आणि मधी फक्त मी लॉन लावायसाठी फक्त फरश्या घालून घेतलोय. त्यामुळे ती कडला मोठी झाडं, झाडं केवढी मोठी मोठी दारात झाल्यात म झाड छान जगल्यात सोड.
हा. हम्म बर बर चालतयं. होय आई ते आल्यात न्हवे. बर बर हा चालते. हा.